आवाज येतोय माझा
नाही एकदम बारीक आलाय जरा जोरात बोल
हॅलो.
थम एक मिनिट आता बोल
हॅलो.
हा आता येतोय घर बारीकच आहे बोल.
असुदे घे लई बारीक येत नाहीय ना?
नाही नाही आता ह हाटोण मध्येच बोला ऐकू येते.
हा, हा काय करायल्यास?
काय नाही बघा बसलय उठून तुझं काय चाललंय
नाही मी पण आत्ताच बसलोय पाऊसच चालू आहे की कालपसून.
हा.
पाऊस एक चालूय की म्हंटलं किती बघकी
होय बकी पाऊस चालू आहे.
तेच काल करायचं होतं कॉल. तर तू काय जरा काय कटलेट वगैरे करत होतीस. म्हणताना मग म्हंटलं कस.
तु कल करणार म्ह तुला सांगयच रेसीपी. पण आता तू एवढ्या लांबेस तुला द्यायचं तर कसं म्हण तिला रेसिपी सांगूया.
हा तेच. आता मग तेच म्हंटलं आहे टाइम तर मग मला म्हणजे नंतर आणि ऑफिसला जायचा वेळ होणार. मग आता आहे वेळ मग बघूया आता जर जमलं तर करणार ते
कर कि अग सोपय लई नष्टा केलीस कि नाही डब्यात पण नाही चालेल.
तसं घेऊन गेलं तररी चालतंय ना म्हणजे थंडी. थंड झालं आणि खाल्लं तर ते मग काय एवढं विचित्र वाटणार नाही ना.
नाही नाही नाही आता आपण जस पोहे उपीट करतोय बघ तस नाश्त्याला. कटलेट किलीस तरी चालते म्हणजे स्नॅक मध्ये येते जसं की फ्रेंच फ्राईज वगैरे तसं.
हा हा हा त्या टाईप मध्ये आहे वय चाल त गीत टांग मग.
पोहे आणि बटाट्याच म्हणजे ले काय असं अनहेल्दीी नाही आहे.
हा हा.
पोहे घातलेले मी भिजत आणि म्हणजे. आम्ही किती मी दहा पंधरा केलेली बुक कटली तेवढ्यात. एक दोन तीन मोठ पोहे घेतलेले आणि दोन. बटाटे बटाटे शिजवून घेतले आणि पोहेला एक. पंधरा ते वीस मिनिटे भिजत घातलं भिजत घातल्यामुळे पहिले असं. छान वर आलं ग भिजून म्हणजे फुगल जास्त वल झाले.
कांदे पोहे करताना घेतोय तेच पोहे ना.
हा तेच कांदे पोहेमधले तेच पोहे.
हा हा बरं बरं.
आणि मग बटाटा शिजवून घेतला.
हा.
आणि काय केलंय का पहिला बटाटा आहे का बा. परातीमध्ये किंवा एका प्लेन ताटमध्ये घ्यायचं. आणि बटाटा पूर्ण किस कुस करून घ्यायचा.
बरं,
त्या बटाट्याला, आणि मग त्यामध्ये, पोहे घालायचे ते पाणी नितळून घालायचं, तसच घालायचं नाही.
बरं,
पाण्यातन काढायचं, त्याचं पाणी नितळायचं, आणि मग पोहे टाकायचे. आणि मग, त्याच्यामध्ये अम् अर्धा चमचा अल्लं, एकदम बारीक चिरलेलं किंवा तो चेचून टाकू शकतीस.
बारीक चिरलेली, एक चमचा अ मिरची, बारीक चिरलेला कांदा एक. घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर.
बरं,
आणि, कसुरी मेथी,
हा,
हळद, जिरेपूड, धनेपूड,
हां,
आणि थोडस, जिरं टाकलेलं माझ्याकडे एवढं म्हणजे, जिरेपूड नव्हती ग म्हणून जिरं टाकलं थोडं, धनेपुड, येते, माझ्याकडे आणि, लाल तीखट टाकायचं, आणि थोडस किचन किंग मसाला टाकलेला मी.
हा, हा, बर,
हे मिश्रण सगळं, आणि मीठ टाकायचं, आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं.
बरं,
एकत्र करायचं, मळायच आपण पीठ मळतोय बघ. तस मळायचं, चांगलं त्याचा गोळा तयार होतोय, हा.
बरं,
आणि, त्याचा गोळा कनीनाही तसा होतोय, अस आपण चपातीच पीठ मळल्यासारखं. आणि थोडस तेल घ्यायचं, आणि आपण वडे करतोय माहितेय काय? बटाटे वडे, तसं गोलगोल करायचं. आणि काय करायचं माहीतीय आहे, गोल करून त्याला टिक्कीसारखा आकार द्यायचं.
हा, आपण कसा पण आकार देऊ शकतो, की नाही गोल बील,
तुझी मर्जी कसा पण आकार दे, चालेल आणि काय करायचं. कॉर्नफ्लावर आणि मैदा घ्यायच, आणि त्याच्यामध्ये थोडसं मीठ टाकायचं. आणि, त्यात पाणी करायचं त्याचं, म्हणजे असं पातळ करायचं त्याला.
बरं,
आणि, ब्रेड क्रम्स असले तर, तू ब्रेड क्रम्स यूज कर. नसेल तर, तुझ्याकडं घरात जर मक्याचा चिवडा असला, माहितीय काय. आपण, अजून तळेला पण नसतोय बघ तो.
बरं,
ते, मक्का चिवडा आणतोय बघ, आणि ते तळाईच्या आधी असतोय. ते घ्याय - चा आमच्या घरात, ते होत अव्हेलेबल, आपण ह्या ल आणतोय माहितीय काय दिवाळीत.
हा, हा, हा,
तो, आणायचा अ ते ब्रेड क्रम्स अव्हेलेबल, असतील तर तू ब्रेड क्रम्स युज कर. नसेल, तर तू कु त्याला, कॉर्नफ्लेक्स म्हणतात, म्हणजे मक्याचं ते आपल्या भाषेत मक्या चेवड्यासारखं करतात ते. आणि काय करायचं, एकदम बारीक करायचं, त्या मक्क्याच्या चिवड्याला, आणि थोडं थोडं जड असं. क्रंची टाईप मध्ये ठेवायचं, एकदमच त्याची पुड करायची नाही हातान. तू चुडू शकतेस, आणि ब्रेड क्रम्स काय ऑलरेडी ते बारीकच असतात.
आणि ते, आपण घोल केलंय ना ते, पूर्ण पाण्याचा अ मैदा, आणि कॉर्नफ्लवर, आणि मीठ टाकून,
हा,
त्यात थोडं जास्त पाण टाकून, आ मग काय करायचं ती टिक्की बुडवायची हच्यात, त्या, कॉर्नफ्लॉवर आणि त्या पाण्यामध्ये, त्या त्या बुडवलीस कनाय, वरखाली करायचं आणि हळूच वर काढायचं, आणि ब्रेड क्रम्स मध्ये पूर्ण घोळायचं, त्या टिक्कीला.
हा, हा, हा,
पूर्ण घोळीस का नाही, सगळं त्याला चिकटतय, ते ब्रेड क्रम्स,
बरं,
आणि मग, तळायचं डीप फ्राय करायचंत्याला, मग काय होतंय, असं एकदम अग लईभारी लागत, असं कुरकुरीत लागतं, एकदम बाहेरनं, आणि आतन, तेवढीच अ म्हणजे असं, मुलायम असं एकदम, खायला लई छान लागत्या ती. मसाले त्याला सगळे लागलेले, असतात आणि तू ह्यात करू शकतेस काय, अ चीज, तू पण घालू शकतेस, चीज पण याच्यामध्ये, चीजच्या क्यूब असतात का नाही,
हा, हा,
त्या काय करायचं, ज्या वेळेस आपण गोळा घेतोय त्या ह्याचा, त्या पिठाचा,
हा,
त्यावेळेस ते गोळा घ्यायचं काय, आणि त्याच्यामध्ये असं बोट बोटान थोडंसं होल करायचा, आणि त्यात चीज कि्युब टाकायची आणि, त्याला गोल अस, पॅक करायचं आणि अस टिकीचा आकार द्यायचा म्हणजे, दाबायच असं दोन तळव्यांमध्ये असं, त्याच्या,
म्हणजे बघकि, हा, वेगवेगळं आपण ते कटलेट आता, तू जस कोबिच आणि बटाटा सांगितली, तसं मी बघितलंय म्हणजे, आता, बाहेर कधीतरी गेले की आपण बघतो ना, कि त्याच वेगवेगळे प्रकार असतात. मग, एकामध्ये बटाटा, गाजर आणि ते बीन्स, म्हणून असतय बघ,
हा, ते व्हेज कटलेट म्हणायचं त्याला.
हा, व्हेज कटलेट काय, हा मग त्याच्यापासून बनवलेलं पण असत बघ म्हणजे,
हा, हा, जसं सेम प्रोसेस करायचं, फक्त त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकतात. सेम प्रोसेस असत, त्यात पण प बटाटे यूज करतातच. किंवा, चिकन कटलेट पण करू शकतय आपण. चिकन खीमा अस, कर सेम प्रोसेस करायच फक्त फक्त काय, ब्रेड क्रमस, जास्त म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्या-
हा आणि तू फक्त पोहे आणि हे सांगितलीस ना
हा आता घरात आमच्या कापल्या लगेच अवे्लेबल असणार काय होत तर पोहे आणि बट-
बटाटा हा ते आपण सोप्या पद्धतीने करू शकतोय. आणि पोहे जरी नसले ना की आपण बटाट्याच पण फक्त करू शकतोय. म्हणजे एकदा ना मी बारावीमध्येध्ये असताना आता आपले एस्ट लेक्चर्स वगैरे असतात. कि ग कॉलेजमध्ये क्लासमध्ये वगैरे, मग एकदा आम्हाला भूक लागलेली म्हणताना आम्ही एका मैत्रिणीच्या घरी गेलो होतो तिथ जवळच होत म्हणताना आणि मग ते गेल्यानंतर ना तिनं पटकन म्हणजे तिला शेफ व व्हायचं होतं. पुढ इन फ्युचरमध्ये त्यामुळ ती घरी असं काय तरी छोट छोट अस तयार म्हणजे सुरुवात करत होती. मग ते आम्ही ज्यावेळी तिथ गेलो ना की तिनं ते चटकन असं एक अर्ध्या तासामध्ये फक्त बटाट्याच बनवून दिलेली. खूप छान लागत होता ग असं वरत ने ते रवा म्हणजे तू जस.
हा वार चालतय की जसं असेल तसं घरायचं पण ना रव्याना काय होत माहितेय काय तेल शोषलं जाते अगं. काल मी ब्रेड ते कॉर्नफ्लेक्स यूज केलेले का नाय त्यांना असं जास् तअ तेल काय असं ऑइलइ ऑइली काय झालं नाय पण्यांना आपण बघ. केकदा फिश फ्राय करताना ते रवा पण चांगलाय सोड कुरकुरीत लागत पण जी टेस्ट ब्रेड क्रम्स आणि-अ अ हे कॉन्फ्लीक्स देतय बघ ते रवा देऊ शकणार नाय.
हा तिनं मग ते रवा लावलेली पण ते ऑइली तू म्हणतस ते खूप ते असं तेलकट तेलकट तेलकट वाटत होतं सोड आणि त्याच्यासोबत मग सॉस दिली होती तिनं आणि गरम गरम हा मग ते ती आणि सॉस दिली होती तिनं मग ते सॉस सोबत आम्ही खाल्लेलो तर छान लागलेलं आम्हाला म्हणजे त्यावेळी कसं. पाऊस पण अ चालू होता ग आणि मग तेवढाच वेळेत आम्हाला काय तरी खाऊन परत आणि तिथंच. कॉलेतल्या लेक्चरसाठी जायचं होत मग तेवढा ह्याच्या मदतीनं ते बटाट्याच फक् त करून दिली कटलेट
हा हा आणि मग मी काल काय केलेलं सांग आणि अ जेवढं म मन म्हणजे माझ्याकडे थोडे ते कॉर्नफ्लेक्स होते ग. मग तू त्यामध्ये अ ओट्सुद्धा वापरू शकतेस आपण आपल्याकड जसं अवे्लेबल आहे तसं ओट्सुद्धा मिळत्यात. की सहजता म ओट्स सुद्धा आपण वापरू शकते पण माझं काय झालं. काल कॉर्नफ्लेक्स थोडी कमी पडलली मग मी काय केलं माहिती ये का? माझ्याकडं हे होतं कॉर्न फ्लावर होता. मग मी त्याचा गोळ करून म्हणजे असं आपण अ बेसन नव्हतं ग काल माझ्याकडं
तस त्याच्यामध्ये डीप करून तळलं काय ते पण छान लागलं. पण मानी म्हणलं हे दोन हे दोन ते दोन असं करायचं. मा आणिस टिक्की डायरेक्ट तेला. त टाकली मी ती पण भारी लागत होती
हा तसं पण छान लागते म्हणजे म्हणजे हे कसं पण अ बघ ना आपण कुठला पण पदार्थ काय? पण ऍड करून करतोय आणि त्याला काय तरी नाव दि
होय बक्की असंच काल माझ्या मनात आलं. काय म्हटलं आता करायचं तरी काय बटाटे पण नाय त पोहेच तर. पोहेच जास्तीत जास्त रेसिपी होतात अगं. म्हटलं आता करायचं काय बघूया तर पोहायचं करून.
अ हा म्हणजे ट्राय केली ते छान झालं.
तू एकदा ट्राय कर अ नक्की कर आणि तसच त्याच्यामध्ये. तरी रोल्स वगैरे अन्य असतात आज बघणार एय ट्राय करून. तुला काय सुचलं तरी पं मला सांग.
हा हा चालेल चालेल मी पण बघतो आता ट्राय करतो ते आहे माझ्याकड वेळ आणि ते होतेय पण गट्टन ते बघते कसं होतय आणि तुला सांगतो.
होय सॉस बरोबर ट्राय कर.
हा होय होय नक्की चल मग ठेवू काय.
हा चालेल ठेव बाय.